कजे
हॅलो हां बोला ताई
आवाज येऊन राहिला काय?
हो येऊन राहिला आवाज
हो काय काय सुरुय?
काही नाही बस आताच काम झाले.
हॅलो!
हा ब काम झाले म्हटलं आताच
हा कुठून बोलू राहिल्या तुम्ही?
आ म्ही वारखेडवरून बोलून राहिले.
हो का आखरी?
हो आखरे तुम्ही कुठल्या गावच्या?
मी सौदंडा.
हो का.
तुमचा दिसला म्हटलं लावून पाहावा
हा
किती झाले तुमचे कॉल?
कॉल तर काही नाही आमचे दोन तीनच झाले तुमचे किती झाले?
माझे का हा सव्वीसवा कॉल
हंव का बाप रे!
हं तुमच कधी सुरू झालं?
दोन तीन दिवस झाले असतील.
हाव का तुम्ही काॅल लावले नाही काय जास्त कोणाले?
कोणी रिसीव्ह तर करत नाही कॉल हे असे लागत नाही कधी कधी
हा तर मग फोन करून लावायचे ना?
हो ना फोन केला ना आता हे का तुम्हाला फोन केला आणखी एका ताईला फोन केला. पण लागत नव्हता कॉल.
हा ह काय करता तुम्ही?
काही नाही अ मी काय गृहिणीच आहे घरचे घर काम करते.
हो का
हम
घी का ते मुलं वगैरे आहेत का मग
हो एक लहान मुलगा हो आहे ना
तुमच्या आक्रतीची शेवडे पापड येतात आमच्या इथं सौंदड्याने
हो काय तुमचा बिझनेस आहे काय शेवळ्या पापाचा?
हो
हा हो का?
हा माग कोणाचे मला वाटते तांदुळाचे पापड वगैरे आले होते.
हो काय हो आमही पण आणली ना सोदळ्यावरूनच बनवून आणली पापड
कायची?
तांदुळाचे पापड
मग माझ्याच तर इथून नेले
हाव काय तुमच्याच इथून आणले काय?
हा ती दादा होती बघा ते एका दादाने आणले होते
हां हां हां ह हां डॉक्टर साहेबय ते
हाव काय तुमच्या सासूबाईन दिलं होतं पीठ वाटी - -
हा.
का ना त्याचच काय मोजमाप वगैरे मस्त चांगले झाले ते पापड
हा. हो. चांगले झाले मस्त झाले.
हां का.
हा.
जी के गेल्यात क म हुं बोल तांदुळाचे पापड, आपले शेवग्याचे पापड, टमाट्याचे पापड, नाच निचे पापड
टोमॅटोचे कसे बनवता आपण?
हेच आपलं पिठाच्या गर टाकून शिजवून हे कॅम्प्युटर हे काय? हु.
टोमॅटोचे म्हणजे कसे
आपन स्पिलिंग सरळ लिहतो आण - - अम काय म्हणते त अ देऊून घे. एखांद्यात पहून देऊन गेण मग आता सध्या आ टमाटाचा गर काढतोस आपल्या मिक्सर मधून अ आणि तो गाळून घेतो. हा गाळून घेतो
हां.
आणि गाळ्या नंतर मग तो गरम पाणी समजा आम्ही तांदुळाच जे पीठ घ्यायचं असलं कीनी
हा. हा.
मग तेवढं ते टमाटोचा समजा एक ग्लास जर गाळून ग्लास पाणी भरलं
हां.
तर मग एकच ग्लास पीठ घ्यायचं.
हा वो काय
हा अ काय म्हणते त मग ते आपलं उकडी सारखं शिजून घ्यायचं पीठ त्याच्यात टाकून उकडी आली की त्याले - - ह
हवो का?
हा
आपलं गव्हाचं पीठ हेना?
नाही. नाही.
तांदुळाच्या पिठा टोमॅटोच टाकताय ना?
हा जसं आता आपण उकडीले पाणी ठेवतो की नही तांदुळाच्या पिठाले
हा, हा, हा.
आता
तर समजा ते टोमॅटोचं पाणी शिजवायच.
हा मिक्सर मधून काढून घ्यायचे टमाॅटर. आणि ते काढून घ्यायचं तसच शिजवायचं. झालं बरोबर झालं न ते ते शिजवताना पीठ थोडसं वाफी त्याची झाकण ठिवून
हो काय बरेच लोक येतात हायकि नई.
हा बाबा खूप गर्दी आमची एकच मशीन हाय बाई इथून एवढ्या- - हा.
पु
ग भरपूर लोक येतात
रा न
शेवड्या वगैरे आमच्या शेवड्या कुडून आणता बरून
शेवट्या त तिकडूनच आणलत असतात मुलाट्य करून पण या वर्षे केल्याच नाहीत ना शेव्या
हा
आता चालू आहे का तुमची मशीन मग शेवळ्याची?
नाही नाही शेडीची तर आम्ही मला वाटते अ एक महिना झाला बंद केली आता फक्त पापड सुरू आहेत
हो का?
हम्म आता या पाणी पावसाने पापडाची मशीन बंद होती आता उद्यालो
हो का मग आता शेवड्याची मशीन लावतच ना का सध्या
नाही नाही नाही आता या दिवसाची होतच नाही ना मशीन आणि एवढं पिठे जमा होत नाही
हा ना ना
हो पिठाही भरपूर पाहिजे आणि त्याच्यासाठी
हो
हा तांदुळाचे पापड कसे आम्ही रेडीमेड विकत तो शेवग्याचे पापड विकतो रेडीमेड
हो काय शेगीच्या शंगाचं म्हणजे ते टोमॅटो सारखं ब
पाला पाला शेवग्याचा पाला त्याचा म्हणजे त्याचा गर शिजवतो ते
हा हां
शिजून टाकतो त्या ह्याच्यात
हो काय विकत मग तुम्ही ते रेडीमेड विकताय ना
हा रेडीमेड आहे विकतो
हो
पडे रेडीमेड तीनशे रुपये किलो न
बाबरे हो का
हम्म. कुरड्या वड्या सगळंच असते चिप्स वगैरे
होन ना
हम्म ते तर ओळखत असतील ना आमचे सेतू आहे ना आमच्या घरी तुमच्या घरचे ओळखत
हो काय ओळखत असतील ना मला मला काही ओळख नाही
हा अजून काय बनवलं जेवणा?
जेवणात काय आस वांग्याची भाजीपोळी
हो का झालं म्हण जेवण
हो हो झालं जेवण तुमचं झालं जेवण
हो झालं ते जेवण झालं म्हटलं पहा आता दोन तीन फोन लावून कोण
हां हा ना ऑनलाईन आहेत पण माझ्या चने फोनच नाही लागला
तुमच्या लागून नाही राहिले काय तुमच्या हयाच्यावरून
काय माहीत काय प्रॉब्लेम आहे ते फोन लावायला गेले दोन तीन वेळा पण लागलाच नाही
हा ओ काे मग ते झिरो येत असेल ना त्याच्यावर
हा.
ए मत जिरो य त झोपले का मुलं.
नाही झोपलाने जगिसे
हा.
हम्.
ह. मल दो एक मुलगा एक मुलगी आहे. एक सातवीत आहे एक चौथीत आहे.
हो ना ना.
हम्म म् कायसर
बाकी त काही नाही.
ह काय माहेर कोुणचं आहे तुमचं
माझं माहेर बुत्रा.
आं.
गुत्रा.
बोत्रा हे कुठे आहे. आपलाच्याकडे गोर्धा
नाही गुर्धनी आहे कुत्र आहे.
हा आहे मो आहे पहिल्यांदाच ऐकलं ना
हो.
लहानच गाव आहे आमच्या गावासारखं
हह.
आ लहानच आहे म्हटलं गाव
हाव ना अकोल्याच्या तिकडून ये-
हां नाई अकोल्याच्या इकडून आहे गांधीग्रामजवळ
हा का इकडून जा गांधी गांधीग्रामच्या इकडून जात सरना
हम्म.
हो, हो. हम् ह ह. काही रेसिपी सांगा येत असेल तर.
कशाची सांगू तुम्ही सांग तुम्ही विचारा ना कशाची सांगू रेसिपी
आ तुम्हाला काय येते ते सांगा.
म सगळं जेवण बनवता येते.
सगळच जेवण येते. ह असं काही नवीन विशेष
हम् शिक्षन घे.
नवीन विषय साध्या भाज्याचा आपल्याला ते.
हा
आता आता हे दहा मिनिट होत आले.
हा त्याच्यानंतर मग मी तुम्हाला लावतो.
म्हटलं की तू लवून पाय
हाव ना
म्हणजे समजते मग लागते की नाही लागत ह. नंबर आहे काय तुझ्याजवळ
हो नंबर आहे ना तुमचा
हा बेन बेन
हाच आहे ना याच्यावर आता तुम्ही विचार केला मला हा हो.
दिसते का नंबर त्याच्यावर
तुम्ही मला साधा कॉल केलता ना आधी
नाई.
नाही ग. मग मला कोणाचा तरी आला होता याच्या आधी
हो का याच्यावर नंबर नसन आला सांगू की काय?
मिस काॅल मिस कॉल देजा एक साधा फोन
मिस कॉल देते बर ठीक आहे चालू देतो ठेवतो मग हा.
मिस कॉल द्या मला
हाव. ह आहे
ल दुसऱ्या मी बोलतो दुऱत नाहीत नाही